हॅलो.
हॅलो हॅलो हा येतोय का आवाज ताई?
हा येतोय, आत्ता आला म्हणजे.
फोन याच्यासाठी केला जायचं का पिक्चर ला एखाद्या?
हो जाऊयात ना
आवडतं ना पिक्चर बघायला?
हो आवडतात ना.
हॅलो
हो आवडतात ना बोला ना. हॅलो
एवढ्यात थिएटरला जाऊन तर बघितलंच नाही घरीच पिक्चर बघितलं जात
हो टी व्ही सिरियल्स वगैरे घरीच
शेवटचा कुठला बघितला होता मी थिएटरला छावा छावा बघितला होता.
अ मी ना आता लास्ट टाइम ना बॉर्डर टू निघाला होता ना? तेव्हा आम्ही गेलेलोत बॉर्डर टू ला. ते देशाचं
हा हा.
तेव्हा गे लास्ट टाइम छावा पण मुव्ही भारी
थेटरला जाऊन बघितले जातात. सिरियल वगैरे असतातच चालू आपल्या.
एक तर मोबाईल वरचत यत नई त टी व्ही वर. घरी घरी काम वरता वरता सिरीयल पण
हा ना पण म ती मजा नाही येते आपल्या दोन
नाही हो म आजप नपॉसिबल जसं हा थिएटरमध्ये कस शांत क्लायमेट असतं.
ठीक आहे तर काहीच नाही त्याच्यापेक्षा जरा बघता तरी ये वेब सिरीज वगैरे.
हो बघतो ना.
आता एवढ्याच कुठली बघितली?
वेब सिरीजत एवढच तर नाही पण वगैरे कारण काम पण असतात ना शेतात ली वगैरे. त्याच्यामुळे ऍज पर जसा टाइम पॉसिबल होईल तसं बघतच मोबाईल वर वगैरे.
हा.
ते तर स्टार प्रवाह वर नवीन नवीन सिरियल चालुयेत त्या त्या बघतोत. लपण डाव वगैरे असं.
काही काही सिरियल तर इतक्या लांबवलेल्या आहेत सुरुवातीला छान वाट
हो स्टार्टिंगला अ स्टार्टिंग वगैरे छान करतात आणि नंतर खूप बोरिंग होऊन जातात ते बघ बघता बघता आणि तरी खूप लांबता ना त्याच्यामुळे हो हा ते कस शॉर्टकट वेबसिरीज सारखं शॉर्टकट असते क भारी वाटतात.
आणि जुन्या सिरयली छा
तशीच होती.
हा ते नवीन मुरंबा वगैरे परत भरी वाटायचे ते. स्टार्टिंगला आम्ही पण बघायचो खूप छान वाटायचे नंतर बोरिंग गेली मग खूप तणवली त्यांनी ती सिरियल टीआरपी वाढवण्या त्यांना काय शूटिंग कराय ची टी आर पी वाढवायच त्याच्यामुळे ते होऊन जाते त्यांच्या कलाकारांचं.
जास्त कंटाणवाण केले की टी आर पी जाते त्याची.
हो पण मग प्रेक्षक पण बोर होत ना ए टी आर पी मीस काढेल त्यांची.
तेच ना.
यांना म्हण. आणि जुने सिरियल कशा म्हणजे असं भारी राहायच्या. बोर नव्हतं तेवढं तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही राहायचे.
आता त प्रत्येकाची दोन तीन लग्न आणि करोड शिवाय तो प्रॉपर्टीचा काही विषयच नसतो.
ह नाही त लव्ह स्टोरी वगैरे याच्यावर सर्व डिपेंड आहेत. राहत पहिलं कशी पूर्वीच्या काळात ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही राहायचा त्याच्यात दोन ऑलमोस्ट दोन तीन वगैरे चायनल यायचीस. बर सुदर्शन वगैरे आणि त्या एका मु मूवीज वगैरे लागायचे आणि नाही तर न्यूज चॅनल असं. पोरांना वगैरे तेव्हा प्रॉपर नॉलेज पण भेटायचं ना. आणि ते मस्त बघायचे लोक वगैरे आणि काहींच्या घरी टी व्ही पण नसायची मोजके एखाद्या गावात.
हो आपण असं दुसऱ्याकडे बघायला जायचो. ज्याच्याकडे टी व्ही त्याच्याकडे रामायण वगैरे बघायला चलो.
हो रामायण महाभारत लागायचं छान छान देवाच्या सिरियली त लागायच्या.
रस्त्यावर एक कुत्र नसायचं.
म आणि स्वच्छता पण भरपूर राहायची ना. आणि सर्व असे एकजुटीने एकत्र येऊन बघायचे. मोजके कुठेतरी झाडाखाली वगैरे लावायल राहायचे कि एखाद्या ठिकाणी असं छान त्या काळचे क्लायमेट वगैरे पण भारी होते.
रविवार तर तो असच जसा का सगळ्या तेव्हा बाकी सिरियल नव्ह त्यांना आता ते रोजच सिरियल लागतात.
चायनल लाईचस.
आपल्या लहानपणी रविवारी कार्टून
हा ते आ ऑलमोस्ट दोन तीन वगैरे कार्टून लागायची चिननी निक चॅनलवरर परमॅन निजा तोडी व वगैरे. मी
हव.
भीमचं बाकी आता आता खूप सारे कार्टून्स काय लहान पोऱ्यांच्या रील्स काय आणि लहान मुलांना तर स्टडीज वून मोबाईलमध्येच जास्त इंटरेस्ट असतं.
हो हो तेवढच जास्त नाही. च काम आजूबाजूला भूक तहान भूक सुद्धा दिसत
त्यांना तहान पण नाही न भूक पण नाही लागत मोबाईल राहायला की. तुम्ही कंटिन्यू दिवसभर दिलं तरी चालेल.
हो फक्त मग हातातून काढून घेतला की मग सगळं जाणवतो भूक लागली चिडचिड होते हे होत ते होत.
ती. आणि मेन म्हणजे मोबाईल चिडचिड करत ना म ते की अशे कंटिन्यू बघत राहता.
म भुक तान विसरून जाता. हॅलो हॅलो.
हा गेला होता मध्ये आवाज.
हो म भुक तहान विसरून जातं ते असं. मोबाईलमुळे. आणि अभ्यासाकडे पण दुर्लक्ष होतं. अभ्यास करती नई सांगितल्या शिवाय पोरं ऐकती नाही.
तशी त सवय आहेच मुलांना मोबाईलची त्यात ते लॉकडाऊन मुळे अजून जास्त लागली.
हा ते ऑनलाईन स्टडी वगैरे होते ना. ऑनलाईन एक्झाम वगैरे राहायचे. पोरीना कस जस आपण तसच पोर करतय.
ह.
ह.
आपण कुठे असं आपल्या वेळेस कुठे फोन होते.
हा आपल्या वेळेस फोन नव्हते पण आपल्या वेळेस भारी होत सर्व. आणि फोनची एवढी गरज पण नव्हती परत.
नाही ना आपण बरोबर जायचं दिलेल्या वेळेला आणि असं कुठे जायचं. आता तर फोन शिवाय होत नाही निघाला का मग पोचला का?
आणि सेल्फ स्टडी आपला भरपूर राहायचं असं.
हो.
आणि मोबाईल वगैरे नव्हते त्यामुळे स्वतः करायच आपण व्यवस्थित. आता काय इकडेच इकडे आन्सर नाही भेटला की मुलांना लगेच मोबाईल लागते. मोबाईल घ्यायचा आणि कार्टून वगैरे रीलस बघायचे.
पण आहे ती उत्तर शोधायला चार पुस्तकं वाचायचो हे करायचो आता
मग रेफरन्स घ्यायचे त्याच्यातून वेगवेगळे बुक्स मधून. तो स्टडी करायचा माणसात तेव्हा ते खूप छान वाटायचं.
तेच ना.
हमम आणि तेव्हाचे खेळ हम्
हो मोबाईल आहे म्हणतात त्याच्यावर उत्तर मिळून जातात लगेच.
प तेव्हा स्क्रीन टच वगैरे नव्हते ना नॉर्मली बटण्याचे फोन राहायचे त्याच्यावर फक्त कॉलिंग वगैरे ते पण किती वेळनंतर निघाल होते. ते पण एखाद्या घरात असायच आता दहादा फोन असतात घरात.
हो.
तेच ना आणि पोराना गेम खेळायला वेगळं ह्याला वेगळं तरी पोरांना सर्व हातात देऊन पोरा अभ्यास करते नाही स्कूलची फीज वगैरे पण किती असते इंग्लिश मिडियम तर खूप असते.
हो.
पूर्वीच्या काळात हीच मराठी. मराठी मिडियम वगैरे सर्व स्कूल मधून भेटायचं पोरांना. प्रॉपर टीचिंग वगैरे राहायची. शिक्षक लोक स्वतः लक्ष द्यायचे मस्त छान. अरयच तशी जीवनशैलीच नाही राहिली आता. पोराना तेव्हाचा काळ म्हणजे आता काहीच नाही.
हम.
आपलं सारख जीवन त्यांना जगते.
आपण म्हणतो त्यांना आपण ते खोट वाटत त्यांना आपण कस शिक
हा त्यांना असं माया पोराना असं वाटतात की हे सगळ खोटेत अमेजिंग म्हणून स्टोरी सांगते असं.
हा
तस वाटतं पोऱ्यांना. आपण त्यांना ल का असं नाही करायचं असं करायचं त्यांना सस्पेक स्टोरी वाटते
हां.
हम्म अ शक्यच नाही असं पण कधी पॉसिबलच नाही होणार.
पूर्वी शिक्षक पण वेळ द्यायचे ना.
हो म्हणजे इंडिव्हिज्युअली प्रत्येक प्रत्येकाकडे बघायचे स्टडी केलाय कि नाही केलाय. हे अपूर्ण पूर्ण समजून सांगायचे ते क्लिअर करायचे. आता कसं म्हणजे एज्युकेशन एवढं महाग केलय कॉस्टली पण असं प्रॉपर टिचिंग व गैरे नाही पर्सनली गायडन्स नाही असं. पोरांना चार चार वर्क बुक द्यायच्या कम्प्लीट करायला त्या पण कंप्लिट आहे की नाही पाहायचं फक्त स्टार्टिंगला स्टार्ट करायचं नंतर इ वर्षभर काही करा तुम्ही नंतर प्रॉपर टी चेकिंग वगैरे नाही. असं व्यवस्थित लक्ष नाहीे देती आता.
हो.
आपले शिक्षक एक न एक ओळ वाचायचे
एक एक ओळ वाचून त्याच मिनिंग सांगायचे पोरांना अर्थ कळ चे नाही समजलं तर परत टीचिंग करायचे.
हम्म त्याच्यामुळे आपलं व्याकरण आणि आज च्या मुलांच व्याकरण किती फरक?
हम्म आता आताच्या पोरंना व्याकरण म्हणजे माहितीच नाही ग्रामर म्हणा इंग्लिश किंवा मराठी व्याकरण वगैरे म्हणा.
हो. बरोबर.
ओके ताई ठेवू का एक कॉल येतोय.
हो हो चालेल.
त्यांनी आज छान वाटलं बोलून.